येतोय का आता हॅलो?
आ -आ आता.
हा. तेव्हा तुम्ही कुठल्या कामावर जाताय? काय नाही बसलोय.
हम्म. चहा पिलस.
पिला?
हो.
हा.
ये.
तू कामला प्रोसेसमध्ये जातय काय?
आपला हा.
हा इथ हाय माहितेय घ्या प्रोसेस अ किती ते किती काम असतेय?
कापड आ.
कशाच काम असतय. कशाचं काम असते ते?
कापड, कापड बाहेर बाहेरून येते ते आम्ही फिनिश करून देतोय. फिनिश बनवून फिनिश करून देतोय कांजी वगैरे घालून.
हां हां तिथं कापड तेन काय? ते कापडाचा हे आहे काय कारखाना?
हां फिनिश करून देतोय आम्ही.
हां हां कळालं घ्या तिथं हाय प्रोसस म्हणून. माहित आहे.
अ तुमचं काय चाललंय?
काय नाही आमचं इथ हाय की बी बसल्यालो आता जस्ट. चहा पिऊन बसलोय, इथ कॉल केला मग तुम्हाला लगेच. आता मग कुठे गेलता एप्रिलच्या सुट्ट्यात?
आं.
सुट्ट्यात कुठे गेलता म्हटलं?
सुट्यात गेलतो आमच्या देवाला डोंगराला.
कुठं आलं ते?
सौंदती.
सौंदती काय? काय-काय केला तिथं मज्जा मस्ती?
अ बघण्यासारखं आहे देवाचं, देवीचं मंदिर छान आहे. परशरामगड बघण्यासारखा आहे.
हां हां तिथं गड आहे एक मोठा कुठला असं माकड तेन असत्यात तिथं कुठला त्यो गड?
ते काय माहित नाही.
तिथं परशुरामचा गड काय म्हणतात कि त्याला परशुरामगड काय म्हणतात कि त्याला वाटतं. कुठला परशुरामचा गड म्हणतात ओ. परशुराम गड काय म्हणतात की हां हां परशराम काय ते, तिथे पण बघण्यासारखं जास्त आहे म्हण काय काय, हां असं डोंगराव मंदिर आहे म्हण.
हां डोंगरातून सरळ आत पाणी येतेय बघण्यासारख आहे, छान वाटतंय. मस्त वाटतंय तिथं करमतय.
होय तिथं पायतान न पण मार त्यात म्हण एक बारक मंदिर आहे म्हण कुठलं
आं
पायतान न मारत्यात म्हण तिथं, एक मंदिर आहे म्हण तिथं ते. तिथंच की.
आहे पण आम्हाला काही एवढं पहिल्यांदाच आम्ही गेलतो, त्यामुळे काही एवढी माहिती नाही. नाही म्हणजे पहील्यांदाच गेलतो ना. मी, माझा मुलगा, नाही गाडी केलती.
गाडी गेलती काय? स्वतःची काय भाड्यानं?
भाड्याची, भाड्याची केलती. भाड्याची केलती. माझा मुलगा, माझी सून, दोन मुलं आं? हां सगळी फॅमिली, मुलगा माझा हां पूर्ण फॅमिली.
मुलगा, मुलगी मुलीची मुलं, मुलग्याची मुलं
किती पोर आयत तुम्हाला?
तीन आयत मला मुल.
तीन, दोन पोरं काय?
एक मुलगा अन् दोन मुली आयत.
हा हा आता कितीदा जायला लागत हिकडं देवाला एकदा दोनदा किती वेळा? हॅलो. किती किती दिवस राहिला तिथं?
तो दोन एक एक वस्ती करावीच लागतिया हितंन गेल्यावर ते मुक्काम दर्शन ते गर्दी असते दर्शन भेटत नाय म तिथ कामाला राह्या लागतय त्याशिवाय दर्शनच भेटत नाय दर्शनच मिळत नाय एवढी गर्दी अस.
त्यांना तिथ
हा म रूम भाड्यान रूम घेतली भाड्यान आम्ही भाड्यान रूम घेऊन पहाटे दर्शनाला गेलो पाटे पाचला पाटे पाच ला दर्शनाला गेलो.
हॉटेलला जेवला का काय मग?
हॉटेलात नाय तिथंच बनवून घेतल्यालं. आ बनवून घेतल्याल. पैसे देऊन हा पैसे देऊन सातशे रुपये देऊन बनवून घेतलेलं सगळं. सातशे रुपये देऊन नैव्यद्य भात नैव्यद्य, भात, आमट्या.
रूमच भाड किती हुत? रूमच भाड किती हुतं म्हणलं हा? हजार, संडास बाथरूम काय हुतं का नाय?
संडास बाथरूम सगळी सोय हुती. सोय चांगली हुती हा पण छान वाटलं. आ सौंदती आणि आणि एक कुठलं कुठला अजून एक माया खालन आठवणा हा चिंचणी माया हा हा माया का चिंचने तिथं पण छान आय बघण्यासारखं.
खंडोबांचं मंदिर ते नायत येेता ना?
हा तिथ पण ते पण काय आठवना मला नाव. नाव घेणार कधी पहिल्यांद गेल्या जाऊद्या आम्हा ध्येनात येत नाय ध्येनात राहिलं नाय लक्षात राहिलं नाय नाव.
तिथं असं असं ते हे हाय न्हव डबकं पवायला तिथं आंघोळ करायची. ते असं तिथं डोंगरावर ते आय नव्ह तस?
हा आहे.
तिथं काय तिथं काय नेसायच असतय म्हण लिंब काय?
हा लिंब हा लिंब नेसायचा. लिंब नेसायचा देवदर्शन निच
ह अंंगूळ करून याचायचं जरा.
हा आंघोळ करून न्यासात पहिला. आंघोळ करायची तिथे लोक असतात ते, आपल्याला लिब नेसवतात. लीब नेसायचान मग देवदर्शनाला जायाचं. प कोण आपल्या बरोबर आल्या असन कोण कोण बरोबर आलेत. तेवढ्या सगळ्यांना सगळ्यां नेसावाच लागतो. त्या देवाच सतपथतच आहे ते.
तसय व्हय?
हा. आणि खोटं वगैरे बोलायचं नाही. खरं बोलायचं. खोटं बोलून चालत नाही तिथं
ह लई कडग देवे हे. लई देवी कडक हाय. खोटतं वगैरे काय बोलायचं नाय. मन स्वच्छ ठेवायचं. मनात काय आणायचं नाय. मनात काय आणायचं नाय. मन स्वच्छ ठेवायचं. म्हणजे तेच आपल्याला फळ भेटत. हा. हा पहिल्यांदाच गेलतो. हा.
खूप छान आहे मंदिर. मस्त वाटलं.
छान आहे मंदिर?
हा.
खायला दे.
मस्त मस्त. मजा मजा मजा आली खरं. म देवाला गेलंय. गेल्यापसन आम्हाला, वईच बरं वाटयले जरा. प्रसन्न वाटालय. देवासन आल्यापासू
अ हा. तिथं म्हणजे असं गर्दी असली तर, पैसे नय हे देतात ना.
हा पैसे घेत्यात दर्शनाला. एवढी गर्दी. पैसे पैसे देऊन ना, आम्ही गेलो दर्श नाला. आम्ही रांगेतूनच गेलो. आम्ही एक दिवस मुकाम केला. पण रांगेतूनच जाऊन दर्शन घेतलं. पैसे देऊन नाही गेलो आम्ही दर्शनाला.
होय खूप गर्दी असते म्हणे तीथं.
आ. कायेचा महिमा खूप मोठाय. होय. गर्दी ल्ई असत्याया. दर्शनच दर्शनच भेटत नाय.
गल्लीतल्या बायका पण होत्या का काय?
आ.
गल्लीतल्या बायका होत्या का काय?
गल्लीतली होती की एक बाय शेजारची. बारक्या बाळाला घेऊन आलेली. ते बाळ आमच्याच घरात असतय सारखं.
अ बार
हा हा. हा त्याच नाव बालाजी हाये.
बालााजी?
ते सारखं आमच्या घरात असतय. सारखं उठ ल्या उजडल्यापासून संध्याकाळपर्यंत आमच्या घरात असतय. आम च्या घरात लय आवडतय राहायला.
बारक्या माया लावली तसच करते हो ती.
हो लईच माया लावली खुळ्यावाणी सगळ्यांनी.
सगळ्यांनीच लावलीया.
तेव बी लालता का काय? केवढा आहे पोरग? केव केवढा आहे पोरग म्हटलं?
दोन वर्षाचं, दोन शव दोन वर्षाच आहे त्याच्यामुळे त मजा आली.
व्हय.
दोन, दोन वर्ष अजून व्हायचे आहे त्याला.
कोण बारा कास लई मजा येते हो ट्रिपला गेल
अ अन लहान आहे. त्याच्यामुळं छान वाटलं. एन्जॉय झाला आमचा चांगला. त्या बाळा मुळच मस्त वाटलं. कंटाळा आला नाही, काय नाय.
होय त मज्जा पण आली आणि वाडीला पण गेलता का काय, येताना वाडीला? वाडीला
अं हा वाडीन येताना नरसोबाच्या वाडीत अ द दत्ताचं दर्शन घेतल. त म दत्ताचं मंदिर आहे ना तिथं तिथं पण अ दर्शन घेऊन तिथं पण मग एन्जॉय करून आलो दोन तास. नऊला घरी आलो, वाडीत पण छान आहे देवाचं मंदिर दत्ताचं.
होय आहे की छान.
तिथं नाश्ता वगैरे केला भूकवलेली पोरं बारकीे बारके. नाश्ता केला तीन चारशे रुपये
मस्तपैकी नाश्ता करून मग, दर्शन घेऊन मग हा
ठेवू का?
आं?
ठेऊतो.
हॅलो हॅलो. हॅलो